हॅलो!
काय करतोय भावा?
खास नाय भावा बसलोय आपलं डेअरी वर.
हां जेवलास?
हम्म हम्म जेवन करुनच आलो.
हां हां मग आज काय मेनु होता?
आजं होय जेवायला होय नॉनव्हेज होत चिकन.
अं काय?
हम्म.
टॉपचा मेनु होता की तुला म.
मग?
आं
हां गावाकड आलोय रे त्यामुळ जरा गावाकड खायला मिळतय चिकन-बिकन.
गावाकड लवकर गेलायस.
हां जरा काम चालुय शेतातली म्हणून आलोय.
आ
शेतातली कामं चालू हायती रे.
त्याच्यातली काम चालू आहे वय.
हा
आम्हाला इकडं वाढलं हरभरा.
हा.
हरभरा वाढलाय हरभरा.
हम्म हम्म.
काय घरातन लोणच आणलेले त्याज्या संग जरा खाऊन बघितलं. काय चव लागणा आज
हम्, तुमचे स दोनशे पासष्ठ डोसला होत नाही की
हां,
तुमच्याकडे वशिलेल्या कुठल्या-कुठल्या जाती येते
अं, मसाज्या जातीय व्हय, दोनशे पासष्ट.
आ हं,
आणि कुठल्या आहेत, तुमच्याकडे कुठल्या-कुठल्या आहेत.
आमचे दोनशे पासष्ट आहे त्या परत अं ते लाल हाय सव्वीस-सव्वीस काय तर हाय बघा असा
हा सव्वीस-सव्वीस, त्र्याण्णव, पंच्याण्णव काय तर आहे ते.
हा, हा-हा बरं. झीरू दोन, झिरू तीन तस लाल होस तर उघडा फिरत आला.
होय त ते आमच्या हिच्यात लैय नसतोय त्यो.
हा-हा तुमच्या इकड मग कसलं बारक आसलंया तुमचकडं ते नाही तुमच्या इडं बारकूसच आमच्याकडं सहाशे पासष्ट दोनशे पासष्ट व वजना-वजन भरपूर घेत नाहीत ना. बाकी तिकडं लाल ऊस कसार असाल आमचे एक चाळीस एकर आहे.
हम्म,
चाळीस एकर
हा आता लागन चालू ये उसाची.
हम्म, काय-काय करताय तुम्ही चाळीस एकरात?
अं उस, लिंबोनी मग काय आणि मोकार वैर येन् गोशाळेला आहे. हा लिंबून-लिंबून लिंब-लिंब
लिंबू व्हयं हा-हा,
उलट आता पावसाळमध्ये भाव कमी आहे ना, लिबुंलना नाहीतर उन्हाळ्यात भाव बर असते. पाच रुपये, सहा रुपयेन लिबू जाती.
पाच, सहा रुपयेन जातोय?
हम्-हम, बारा रुपये उन्हाळ्यात पावसाळय़ात जरा रेट कमी येते.
हा-हा-हा.
आपल्या ऊसात लागणी-लागणी चालु होते उस ही सुरूज ऊस लावा लागला. खुडाया काढला जरा.
मग आता काय-काय चालले.
आता बघ आज तर काय ऊस बीस बीयान तयार केलंय. रानात मीठ टाकलं ना, उद्यापासून जरा लागण चालू करायची. दोन-दोन डोळ्याचे बियाणे तयार केले.
हम् कधी येणार आहे?
अजून, आठवड्यानेच. आता तर चालू केले ना हा. . हा त्यामुळे जरा उशीर लागणार. हा आणि असं माहित नसलावर घरच्या घरीच करताव. हा अशी भरपूर माणस असल्यामुळे काय टेन्शन नाय.
घरची किती आहेसा.
बाराजण होईल हम्म हा. तर अ हा.
मग अजून म्हशी आहेत का.
म येत दोन तीन म्हशी होत्या . दे पस्तीस.
पस्तीस घर आहेत म दूध देरी असलली.
हा स्वतःची दूध देरी बी हे. तर घाना बी दोघ गोळा करताव.
हा.
सोडतं ना म्हणजे कसं आम्हाला एक रुपये कमिशन भेटते कमिशन एक लिटर माग.
एका लिटर मग किती भेटतेय.
एक एक रुपये भेटते कमिशन.
हम्म- हम्म - हम्म.
नाही म्हणजे बसून हे ना . आ सकाळी एक दोन चार तास थांबायच संध्याकाळी दोन चार तास थांबायच. दिवसाच पाचसत्तर हजार होतेत. आमचं स्वतःच घरच दूध भरपूर असते ना. बाहेरचे घेताव तरी बघ तीनशे अडेतीनशे होते एका टाईमाला.
एका वेळी तीन साडेतीनशे लिटर.
हा म्हणजे टोटल धरून आमचं घरच ना बाहेरचबीयेच धरून.
हम्म हम्म.
म्हणजे दिवसाला सहाशे सातशे लिटर जाते दोन टाईमच.
हा - हा - हा.
हम्म सकाळी सगळं कळलं.
अच्छा अच्छा.
तुमची कशी रोप रोप लावत असली जाम.
कसली भाताची म उसाची. उसाची लावा की कोण तरी रोप लावतय.
हा जास्त लावण्यापेक्षा मी रोप तयार करतो तुमचीकडे जास्त करून. ह्
नाही म ज्या साईझचा आहे तो लावूनच करतो.
बस मार्दशन हम्म. अंड्यावर तुम्हाला होतो पण आता कस झालाय वैरला होता त मग आता जास्त करून आ. आ रोप कमी लावलेली करून माणसंना. ते कस होईल आता आपण लागण केली तरी एखनबरी ते ऊस असं उगू येत. नाही म्हणजे पातळ पातळ येत ना.
होय.
हा.
तेच माणसं नाही तर, ते बरं पडते. रोप लावलेलं बरं पडते ते. रोपांचं कसं असतंय? गॅरंटी आहे की बाबा हे जरा तरी जरा पाणी मिळेल तरी वाढणार.
वाढणार आहे. हं.
हम्म, लावणीच कस आहे? जरा पाणी मिळाल नाही, वाढलं तरी हे झोमडं होते सगळं.
पाणी बी नाही देत. मी एकांत वेळा कसं लईच खाली बिली गेले, किंवा डोळ्या काणका काढताना निघून जातय. दोन डोळ्या अस एखादा डोळा खालीे ओळ येते. मी ते एखाद्या म ऊस दाट येत नाही.
होय.
उत्पन्न कमी निघतंय.
होय. सगळा मग आम्ही
बांडीला कसं? रोप घेतांना खर्च बी येतो ना, तोडा मी दिवसभर लांबते ते. हजरी बि लयं होतीय. रोपवून आणून लावले म्हणजे कसं रोप आहे ते, एक दोन दिवसात लावून रिकामं होते लागन पूर्ण.
हम्म हम्म.
हम्म माहित असते ना, मग काय निवांत. हम्म. आ.
कॉलेज काय म्हणतंय?
कॉलेज काय म्हणते. जायचं कि कॉलेज ला. असं कॉलेज दे काय?
हम्म, काढायचे त्यांना रे.
आ.
फर्माईश आल्यावर काय करणारे?
शेती करा शेती, आपलं भरपूर आहे फार्मेसी करून काय रोगये? आ हम. वीस तीस हजार रुपये काम करण्यापेक्षा इकडे आहे बिझनेस बिजनेस इच्छा होते. माणूस दिवसाला तेवढं कमावते.
होय. मग डायरेक्ट करता येत होतास. कशाला लागते डिग्री?
असं नसतंय. तरी मी तस शिकलेला फायदा असते ना. शिकत राहाचं घेऊन मग कुणी काही केलं नाही. बरोबर आहे, अ शिकायचं उलट डिग्री बी घ्यायची. हा.
हम्म.
नोकरी करा, दहा, वीस हजार रुपये. त्यापेक्षा इकडं आहे ना. मिशीन एक, दोन, तीन तास चालवले, म्हणजे दहा हजार सहज भेटते.
हा हा.
तासाला तीन, तीन हजार तासाला मोठे मिशीन राहिल. हिर पाडायच्या पन्नास पन्नास फुट
अं ते आपलं हेच अं बोरवेल सारखा
हा म्हणजे फिरज पूर्ण ह करायचेे ना हिर आपण मोठ शी मिशीनच मोठीये पन्नास फुटाची. मग त्यामु ती हिर अस घेत हो मी. वय वृद्ध म्हणजे तासाला एवढं तू दे की, ते चालेल तेवढं. ना ते काय काय अशी रिऍक्ट होता की असं एवढे एवढे पैसे दे बाबा म ते आम्हाला पुरवडत नाही ना. तासावर कस गं डिझेल म तासावरच चाललेली मशीन परवडते.
म आता रानात तुम्ही यावेळी काय रोपं लावलेसका का हे केले लावून घेतल्यासा?
हा लावूनच रोप बीप रोप नाही तसल्या आम्ही.
तुमच्याक लई रोपं करत नाही.
हा कारण खळाधू गेलोय मी ऊस लावला ना म्हणजे. लागण्यासाठी टुलता एक दोन तीन खरं, मग त्यात वाळून घालण्यापेक्षा आपल्या लागण केलेली परवडते. पुढची त्यावरून रोप लावायचे हेने.
हां हां हां.
हं. ह्या महिन्यात लागणच करायची असते ना. रोप आणायचा नादच आहे या वर्षी. पण घरची नग म्हणले एवढे वर्ष. आता ऊस लावलंय म्हण.
आता एवढ्या लवकर तुझं कसं ऐकतील घरातलं? आता तू शिकतोय अजुन. अजून तुझ्यावर जबाबदऱ्या द्यायचयत रे.
हं हं हं.
तू बोलशील ते, अजून एक चार वर्षाने तू बोलशील ते करतील घरातली.
हा अर नही. घरचे म्हणले आणायचे रे पण तिकडे झा घरचं ऊस वाळून घालण्यापेक्षा बरं आहे ना. रोपा आना घरचं उस वाळू घालण्यापेक्षा. अस काय काय लई ऊस जरता मी गुरसो कारण की दूध वाढते ना गुरस हं गाया शूनचे
व्हय. आमच्या इकड लावन करायचं कसं होतंय? आमच्या इकड रानं जास्त नाही तेवढी. आम्हाला एक दोन एक दोन एकर रानं. त्याच्यात बी लावण करा, त्यात शंभर माणसं जुमडी. माणसं बोलवा बाहेरची ते. राणाच्या पिकाला पिका त येणार उत्पन्नापेक्षा त्याला हे करायलाच खर्च जास्त जाते. त्यामुळ जेवढ सोपं होईल तेवढं कराव लागते.
वाटा नाहीत म ऊस बीस अस तोड चालू झाली तर बाहेर काढायला वाट नही तुमच्याकड ना रस्त नाहीत. काडाची अबदा आमच्याइकडं कस रस्ता असल्यामूळ ट्रॅक्टर कुठं पाक आम्ही पाकू
दहा एक म्हटल्यावर चालते ओ.
हां, सगळं काही का नही आता मिशनी बि ऊस तोडत्या त्यामूळ काही टेन्शन नाही. दोन एक दिसात ऊस न लू कर तोडून दे. अन टोळ्या को टोळ्या अस टोळ्या ही कोयती बांधाची म परवडत नाही रे. काय होत? मुकदम पैसे घेतो पंचवीस पंचवीस लाख हो, त्यातन ती एक ती एक दोन- तीन लाख खातोये. कोयती त्यासले आणून देणार. ती बी काम करत नाहीती पळून जाय सुरू होत्या आल्या आल्या. म ती गर गॅरंटी राहत नाही. हा ना. ते मु त मीशन घेतले म्ही कसं दोन तीन व दोन तीन वर्ष फट फिटले पर आप आपल्या पैसा होतते ना त्याचा. माशनीच्या उसाच्या मोठ्या. किंवा भाव बी हाय, नाही अस नाही. म्हणजे पुढं आता समज आता नोकरी नाही लागली कुठं, तर मग ती पर्याय मिशीन बीशीन आणायचा मोठी उसाची. आता कस आमचं टोळीवर चालायचं नाही. तो
सरकारी नोकरी लागल्यावर करणार का?
नोकरी नाही लागल्यावर म्हणतो र. नोकरी नाही लागली तर मशीन बघतय. हेिरे पाडायचे ना आपण एक मेशीन बाघर उसाळयन अससएक दुसरा दुसरा प्लॅन आहे रे. हा दुसरा प्लॅन म्हणजे हा काय तर का? हा त्या
हा हा हा.
हम्,
कस हे
घरातल्या आहेत काय बरी म्हणतात.
ह एकदम मज्जेत राहिली पण कस इकडे. इकडे इंटरेट. इंटरेस्ट येते शिक्षण घेत टॅक्टर आता रुपस न असल्या नको वाटते. सृष्टी येत ना. हम्.
हो.
मग काल.
का नाही चालतय मग तुला मी करतो थोड्या जरा मला कॉले घ्यायलाय.
बर बर चालते चालते. हा ठेवू. हा हा चालत.